हॅलो
हा बोल
त्या दिवशी हे ना, मी काय बनवलेला माहिती आहे का? मसूर भात.
आरे बाप रे मसूर भात?
पहिल्यांदा मी रेसिपी ट्राय केलेली हा. मी एकदा बघितली, रील बघितलेली तर अ दोघं म्हणजे हाजबंड वाईफ आहेत ना ते दोघंजण नवरा बायको जॉब करत असतात. तर तो आहे ना नवरा तीच्यासाठी, म्हणजे तो लवकर येत असतो ना नेहमी तर तो प्रत्येक वेळी रेसिपी बनवतो आणि म्हणजे त्येजा तो आसा हे हाय अ त्याच्यावरच तेज्या रिल असतात तो ब नवीन, नवीन रेसिपी बनवत असतो तं तेज्यात त्यांनी बनवलेली गं. छान वाटली मगं म्हंटलं करावी आपण पण ट्राय एकदा.
हम्म, हम्म, हम्म, हम्म हम्म
चांगली झालेली एकदम भारी लालेली.
आम्ही आख्खा मसूर असं कर तो वेगळ आणि त्याच्यासोबत भाकरी नाही तर चपाती
हा हॉ हे हॉटेलमध्ये वगैरे तसंच आहे ना गं आख्खा मसूरची अशी स्पेशल भाजी असते.
हम्म, हम्म, हम्म, हम्म हो हो आख्खा मसूर स्पेशल हाय
हा असते म्हणजे मी असं ह्याच्यातच बघितलेलंय हॉटेलमध्ये वगैरे असे मेनू कार्ड मध्ये तर म्हटलं बघूया आम्ही कधी खाल्ली नव्हती, म्हणजे मी बनवते घरामध्ये डब्याला वगैरे सु की मसूरची सुकी भाजी हां.
हम्म.
पण हे असं हेच नव्हतं हां कधीतरी, हा रात्री भिजवून ठेवायला लागतात. त्याच्यानंतर मग दु सकाळी मग ती सुकीच बनवते पण ती टिफिनला
कांद्यावर काय?
अ हा कांद्यावर आपण भाजी बनवतो ना तशीच. आणि हे कसं केलेलं मसूर भाताच ते पण भिजतच ठेवलेली
हम्म.
आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भात पण थोडा तांदूळ पण भिजत ठेवला. आपण बासमतीचा पण वापरू शकतो किंवा आपला घरगुती आसेल तर घरगुती पण वापरू शकतो. आणि म आपण जस खिचडी भात कसा करतो? कांदा, लसूण, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट
हम्म.
म अ त असे खडे मसाले वगैरे टाकून त्याच्यामध्ये अ तेलात फोडणी देऊन ते मसूर थोडासा अ मसूर टाकून त्येज्यात तांदूळ पण तेव्हाच मसूर पण तेव्हाच आणि मग आपल्या खिचडी भातासारख कच लावायचा लावून द्यायचा कुकरला.
हम्म, हम्म, हम्म आच्छा म्हणजे जास्त मसूर टाकायचा बाकी सगळं हे करून हां हां.
मूगाची तिथे मसूर वापरला आख्खा हा त्याच्या ऐवजी मसूर वापरला.
ओके.
ला लागला चांगला होता म्हणजे छान झालेला वेगळं काहीतरी फस्ट टाईम ट्राय केलं आणि चांगलं झालेल.
आच्छा मुलीला आवडलं काय?
हो खाल्ला तिने पण तिझ कस असं त एकदा खाल्लं ना का मग ती परत नको वासतो तिला.
अच्छा म्हणजे आवडीने परत केलं तर नाही खाणार. ये ये नाआपण काय विचार तर तो आपल्या मुलानी हे आवडीने खाल्लं म्हटलं की आपण डबल बनवतो. की नाही त्याला खूप आवडलेलं तिला खूप आवडलेलं.
नाही तसं नसतं तिचं तिने एकदा खाल्ला हा असा डबल आयटम पाहिजेल ना तिला, तर तिला बिर्याणी चिकन बिर्याणी.
अच्छा ते रोज काय-
हा ते दिलं तर खाणार रोज, पण रोज कस होत नाही ते आपण कसं व्हेज वार असेल तेव्हा असंच काहीतरी करणार ना ग खिचडी भात वगैरे
हा हा हा
दाल खिचडा, खिचडी भात, डाळ भात,
हा हा हा हा
मग एरव्ही नॉन व्हेजचा वारा असेल तेव्हा असतो मग रोज आमचा.
अच्छा!
असतं.
मग अजून- काय नाही आता आमचा पण संडे फंडे आरामातच कामाला लोकं येत आहेत रोज नवीन नवीन,
आता कसलं काम चालू आहे.
आता फर्निचर दे. हॅलो! फर्निचरचं चालू केलय.
हा फर्निचरच! बरं आहे. अ म्हणजे, अशी कपाट वगैरे का?
हां किचन ट्रॉली वगैरे
हा हा किचन ट्रॉली किती खर्च सांगितलाय.
काय अ.. नाही अजून त्यांनी माप नेले ते म्हणे खर्च काढतो आणि तुम्हाला सांगतो.
अच्छा मला पण करायचंय ग किचनच्या किचनच्या ट्रॉलींचच करायचंय मला पण.
हा हा हा हा आणि वरचे ते, ते हा वरचे जे पोठमाळे आहेत ना ते झाकून ठेवायचे कपाटाला. कपाट्यासारखे हा तस हो हो. हा तस नेले त्यांनी आज माप हम्म.
ते कपाट पण केलं का भिंतीतल.
आ हा बाहेर दारात चप्पल वगैरे ठेवायला. पूर्ण हिथून तिथून केलं आहे वरपर्यंत.
कपड्यांसाठी नाही का मग केलात पोटमाळ्याच्या खाली.
त्याश आहे. नाही पोट माळच नाहीत हेत आम्हाला बेडरूमला.
अच्छा नाहीतर मग ते. हा नाही आता आपल्या बेडरूम मध्ये वगैरे कपाट कस असतो तिथे. एकअसा थोडासा मोठा कपड्यांचा केला का तो होऊन जातो ना ग. म्हणजे कपडे राहतात भरपूर त्याच्यात.
हा हा बरोबर.
असं होतं आम्हाला पण आता पुरत नाही ग एवढ्यांचे कपडे पुरतच नाही कपाट. तो मला पण करायचंय हे तसंच काहीतरी.
मला पण काय चाललय विकत आणुया म्हंटलं. पण आता एक मै. मैत्रिणींनी सल्ला दिला की विकत नको काही दिवसांनी त्याचा भुगाच निघ.
हा बरोबर आहे तसच होतं. ते कसं आपल्याला सांगतात वेगळं लाकूड आहे आणि असत वेगळंच.
हा मग त्याला लगेच म्हणे माझ्या आईचं तिच्या आईचं काय झालं तीन चार वर्षांत. तेच म्हणे आता अशी पावडरच पडायला लागली.
पडायला हा मग तसच होत नाही नको मग एक तर तू बनवूनच घे.
हा आले म्हणालेत.
नाही तर मग ह्याच्यामध्ये बघावं लागेल आता आपली ही जुनी कपाट माहती आहे ना किती टिक.
हा हो तेच आहे माझं लग्नातलं.
हा ते ती भरपूर टिकली पण आत्ता घेतली ना तशी मनिषा.
हा अहा अहा हा हा हा हा हा हा. हा नाही आताचे वर हक हा हलके असत पत्र वगैरे. त्याचा हम्मम् हम्म हम्म हम्म. ह् बाकी चहा वगैरे घेता का नाही.
चहा हो झाला आता तुझ्याशी बोलता बोलता सौम्याला दिला चहा बिस्किट दिलं तिने आज. पहिल्यांदा मागितलं चहा बिस्किट.
अरे वा.
ग भूक लागली ना लवकर जेवण झालं आज आमचं. नाश्ता नव्हता सकाळी केला डायरेक्ट जेवणच केले.
हा हा हा.
त्याच्यामुळे मग आता. आता म्हंटलं ती चहा बिस्किट मागायला लागली. तिला दिलं मी पण घेतला चहा तुझा झाला का.
नाही मी नाही चहा घेत मला ऍसिडिटी. हा त्यांच्यामुळे नाही आता बघू.
मला पण होते ग ऍसिडिटी पण मला ती चहाची सवय झालेली आहे ना.
हा त्या चहाची सवय असल्यामुळे हम्म हम्म हम्म हम्म.
लागतोच लागतो. नाहीतर मग काय असं झोपेत असल्यासारखंच वाटतं सारखं.
कंटाळा येत असेल.
हा तसच होतं फ्रेश नाही वाटत थोडं. मी असं खूप- ट्राय करते का मला सोडायचंय म्हणून, बंद करायचंय. चहाने जाम आजार होतात न गं, चहामुळे सगळं होतं.
त्याऐवजी मग तुम्ही हे घ्या ना ग्रीन टी-
ग्रीन टी वगैरे आणायची, ती प्यायची.
ग्रीन टी टेस्ट जाम बेकार लागते ह ह
ह ह, नाही पण रिफ्रेश तरी होतं ना आपण. टेस्ट काय त्याला म्हणजे पाणी गरम पाण्यातच थोडं फ्लेवर असल्यासारखं वाटतं.
हा
थोडा कडवट.
एकदा आता बघायला पाहिजे. एकदा काय केलेलं, मी आणलेलं- डी मार्ट मधून. बॉक्सच अख्खा उचलून आणलेला आणि मग ते काय झालं खूप होते पॅक- केट, ते माझे संपलेच नाही. हा संपलेच नाही ना- तर शेवट शेवट मग टाकून द्यायला लागलंय मला.
अच्छा. जेवण वगैरे- झालं आणि ग्रीन टी पिलं का आपण खाल्लेलं छान पचन होतं आणि आपलं पोट साफ होत. व्यवस्थित
हा एक बघायला पाहिजे, आता पुढच्या महिन्यात जाईन ना सामान भरायला-
छोट घ्यायचं. छोटा पॅक घ्यायचं. हम्म. ते ल्या लिफ- टनची चांगली असते, त्यात हनी वगैरे हनीचा फ्लेवर छान लागतो.
हनीचा का? लिफ-
हम्म लिफ्टन ती श्रद्धा कपूर ॲड करते ना ते.
अच्छा हा बघायला पाहिजे, मी आता आणेन ह्यावेळेस, बघतीन थोडसा हा बंदच करायला पाहिजेल एक- थोडं, मी काय करते असं-
ती लिफ्टीन लिफ्टीन.
लिफ्टीन का?
हा.
काय होत मी असं ठरवते थोडस एक महिनाभर बंद करायचा पण मग- परत चालू करते.
उलट काय होतं जेव्हा आपण जास्त बंद करतो तेव्हा जास्त इ- ईच्छा होते आणि मग नंतर तर आपण आहे त्याच्यापेक्षा पण अती-
हा मध्ये सोडलेला ग मी आता परत घ्यायला लागले. आणि मग ते साखरचं प्रमाण जास्त होत- शरीरात. मग आजारांना निमंत्रणच होत-
हो बरोबर.
असं होतं. हे माझे मिस्टर नाही पित, ते बिना साखरेचा चहा पितात.
हो काय.
हा ते गोड काहीच नाही खात.
हम् हम् हम्.
त्यांना सगळं बिना साखरेचं. मग घरात जे काही गोडं असेल ते सगळं माला. हा हा खरंच, कारण ही मुलगी पण खात नाही. तिला सुद्धा आवडत नाही बिस्किट वगैरे सहसा नाहीच, मी तर आणतच नाही असं- आपला ह्याच्यात माझ्यासाठी जेवढं मला लागेल ना तेवढंच आणि मग अस कोणी बिस्किट पुडा वगैरे दिला ना तर मग मला संपवावा लागतो
अच्छा बरं हाय पण ते मुलीला चांगली सवय हाय बर का बिस्किट खात नाही म्हटल्यावर
हा ती लहानपणापासून लहानपणापासून खातच नाही तिला ते खारी टोस्ट बिस्किट हे काहीच प्रकार आवडत नाही मी जबरदस्ती सांगते कधीतरी हे घे ना नाश्ता बनवायला कंटाळा आला कि हे खा हे खा नाही खाणारच नाही ती
आ हो काय
हा
मग अजून काय नाही म निवांत आहे ते उडदाचे पापड बनवले बी कालच
अरे वा
हा बनवून घेतले म्हणजे पण बनवले आपलं सगळं सामान द्यायचं आणि करून घ्यायच
हो काय अ थांब संपले मिनटं
हा करती आपोआप नाही ती म्हटली नवं संपली मिनट मी करते